हॅलो. हां. येतोय आवाज? हॅलो.
हॅलो.
हॅलो. आवाज येतोय? हां. आवाज येतोय का ताई?
मला येतोय तुझा आवाज क्लिअर. तुला येतो का माझा आवाज?
हो. हो येतो.
हां. बोल की काय म्हणतेस?
काय नाही. जेवलीस काय? होय जेवले आत्ताच.
हं. हा. हा. काय म आणि विशेष?
आणि काय म? विशेष काय? गेलेले फिरायला. सुट्टी होती म्हणून फिरायला गेलते ग.
बर. कोणी कडे?
इकड हयेला. हम्म. कोल्हापुर मध्ये.
हा. नश नश नशिब जिल्हा सोडून तरी फिरायला मिळालं तुला.
होय अगं. जाण- झालं नाही. आता किती दिवस झालं कुठं बाहेर आणि.
आता काय उन्हाळ्यात- उन्हाळ्यात वॉटर पार्क, पावसाळ्यात धबधबे.
होय.
मज्जाय बाबा.
हम्म. आणि थंडीत महाबळेश्वर.
हम्म. कोणता धबधबा?
बरकिल गेलतो.
मी नाही बाई ऐकलं कधी. कसाय वा-
बरकी? छान ए.
हा?
हम्म. मस्तच वाटते.
बर
होय. तरी मीआता दुसऱ्यांदा गेले. हा म्हणालीस कि,
होय
हम्म. मी आता दुसऱ्यांदा गेले तरी. पहिल्यांदा गेलते मी आणि हनी गेलेलो. हम्म हम्म
आता तिघ
तिघ ह.
बर
तेव्हा कस नवीन असताना.
म्हूणनच म्हटल आता तीघ.
पहिल्यांदा तिकडच गेलेलो त्यावेेळेस खर. काय प्रचंड पाऊस होता तेव्हा पण.
बर
त्यावेेळेस पण आता होता ठीकठाक म्हणजे. एन्जॉय करण्यासारख होत. केलो मस्तपैकी आता ते हेला ही जायचय हे. ते आणि कुठला व रावतवाडीला एक आहे की.
जवळ आहे का?
हा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातच आहेत.
हा
बहुतेक. म्हणजे मी पण गेले नाही कधी तिकड. म त्रिन सांगते ना. ती गेल ती.
बर
हम्म आणि बाकी काय फिक्स आहे आंबोली घाट तर आहे सगळे जातातच तिकड. तो अगदी फेमसच आहे गोगर्क ला पण जाऊन आले मी. गोकर्क पण छान आहे कर्नाटकात मस्तच.
म्हणजे बऱ्यापैकी धबधबे बघून झालेत.
हा दोन तीन तरी बघितलेत.
जवळचे जवळचे.
हम्म.
आता जे तू मला म्हणलीस कोल्हापूरला गेलेले बघायला दुसऱ्यांदा
हम ह.
तुला पहिल्यांदा गेल्यानंतर आणि आता गेल्यानंतर मध्ये काय बदल वाटला का? म्हणजे स्वच्छता किंवा ति ल काहीतरी नॅचरल अजून वेगळ काहीतरी किंवा काही असं बघायला मिळाल का?
होय पहिल्यांदा गेलतो मग तेव्हा म्हणजे अस. तेव्हा अस काय खूप आता वीस वर्ष झाले ना अग त्याला. तेव्हा गेलतो त्याच्यात आणि आता बराच फरक हे बराच. होय
कश्या बाबतीत.
कशा बाबतीत आता म्हणजे तिथ अगदी आम्ही जात होतो क नाही तेव्हा अजून पण वाट तिथली छोटीच आहे पण तेव्हालाहीच हे होत अस म्हणजे अस ल अस जाताना अस भीती वाटायची आणि असं इकडनं सगळे झाडी बिडी असं म्हणजे वेगळंच असं होतं, सहसा म्हणजे क नयी आम्ही गेलतो त्या वेळेस तर आहे क नयी फॅमिलीच कोण नव्हतच असं. सगळी पोरच होती काय, म्हणजे आम्ही आधी गेल तो ना वीस
वीस वर्षापूर्वी हा
हा त्यावेळेस फक्त अशी पोर, पोरच येत होती खरं आता नाही आता म्हणजे बऱ्या- पैकी, जरा फॅमिली तेन होती. हा आणि तेव्हा मग कस इतकं सुंदर दिसतोय सांगतो तुला, अस बघतच राहावस वाटतंय.
फोटो वगैरे काय काढलीस की नाही?
काढलेत की, पाठवते की तुला
पाठव पाठव, पाहण्यासारखे असले तर नक्कीच पाठव.
अ हा, पाहण्यासारखेच आहेत.
होय का, म्हणजे आम्हाला पण निसर्ग बघायला भेटला पाहिजे.
होय तसच आहेत छान आहे त्यात म्हणजे आता हे बरकीच हे झालं, पण कर्नाटकात पण सांगू का तुला गोकाक तर सगळ्यांनाच माहित आहे, एकदम फेमसच आहे तो. हे बरकी वगैरे काय आम्हाला माहित नव्हते. होय गोकाकचा धबधाबा लय मोठा झुलता पूल हाय खूप छान वाटतंय ते तर असं
व्हय.
होय, भारीच आहे तो पण
कधी जाऊन माहित नाही बाबा
हम्म, जाना आता एकदा
मला ना उंच उंच जागा आणि जास्त पाणी बघितले की भीती वाटते.
सेम मला पण वाटतेच. सेम मला पण होतंय तस, पण मी असं जास्त पुढ-पुढ कुठ जात नाही बघत्या बघ मी तेवढच आणि लगेच कारण मला पण असू दे का कुणास ठाऊक मला भीतीच वाट, हा आंबोली घाट टात मात्र मी भिले नव्हते बघ, तिथं काय मला असं वेगळं वाटलं नाही, तिथं असं एकदम छान आहे म्हणजे अस जायला वगैरे व्यवस्थित अस स्टेप बाय स्टेप अशा पायऱ्या पण केलेत. त्यांनी म्हणजे तिथं जावून असं फोटो वगैरे घेऊ शक असं तिथून पण धबधबा पडत, पाणी पडतच असतय तिथून पण, हिकडच आ माणस कस म्हणजे आपण जातोय की नाही सगळे त्या, त्या ह्याच्या म्हणजे अगदी धबधबे च्या खाली जायला बघत्यात, जितन अस पाणी अगदी पडत असतय तिथं. मोठी धार असते तिथून
खाली उभं राहून मस्तपैकी टायटॅनिक पोज देऊन फोटो वगैरे काढायचे
हा मग तसं करत असतात आम्ही पण केलो तसं, काय पण खरं भीती जास्त वेळ असं नकोच वाटतय मला भीती वाटल्यासारखं होतय. पण पलीकडं आहे की नाही असं जिथं स्टेप बाय स्टेप पायऱ्या वगैरे केल्याती. तिथं तिथं मग तिथं एन्जॉय केलो चांगल
होय का
हम्म, ते आंबोली घाटमध्ये आंबोली घाट पण छान ये बघायला
आता कुणीकड म
आता होय. आता आमची नंनद म्हणत्या आता हिकडं दुसऱ्या देशात म्हणजे ते अमेरिकेत आहेत ना तिकडे या म्हणत्यात, हम्म
आऊट ऑफ इंडिया
हम्म, त्या म्हणतेत या जायचं की आणि दोन तीन वर्षान
हम्म, पासपोर्ट पाहिजे हे पाहिजे ते
हो, व्हिजा पाहिजे सगळ्याच गोष्टी आहेत मेन म्हणजे मनी पाहिजे.
मनी पाहिजे मनीषाकडे
हो.
मग येतील येतील.
हो, येणारच की
मग आता आणि कोणता जवळचा धबधबा कोणता राहिलाय का बघण्यासारखा मग
होय होय भरपूर राहिलेत.
हम्म
हम्म, तरी पण तीन चार तर असतील राहिलेले
आवड पाहिजे बघ फिरण्याची
होय, आम्हाला आवड हाय बाई आम्ही फिरतो बऱ्यापैकी सगळीकडं
हम्म
हम्म, मेन म्हणजे नवऱ्यालाच आवड आहे त्यामुळं काय विषयच नाही.
मला कुठलं ग कामातून नाही जमत, इकडं पण भरपूर आहेत बघण्यासारखे पण कामामुळ मला कुठं, आहेत की
चुकून
आहेत इथं मी आधी ह्या वर्षी बघून येते. मग तुला पुढच्या वर्षी बोलवते इकडं जिथ मलाच माहित नाही तिथली माहिती तुला काय सांगू आता त्या धबधब्यांची
इथं सडा वा सडा वाघापूर म्हणून एक आहे जवळच आहे पंधरा एक किलोमीटर अंतरावर असेल तिथं असं धबधबा उलटा म्हणजे असं खाली वाऱ्याच्या ह्याने पाणी उलट येतं बाहेर
होय.
हम्म, मग ते उलटा धबधबा म्हणून फेमस आहे म्हणजे ते गुगलला जरी सर्च केलीस ना तू तर सातारा जिल्ह्यातील उलटा धबधबा म्हणून पहिल्यांदा दिसेल तुला
हा हा
फेमस आहे, पण पंधरा किलोमीटर अंतरावर असून सुद्धा मला जाणं होईना. झाल.
आग बाई जवळ असून एवढ्या
जवळ असून परत इथं सात भिंती सातारा जिल्ह्यांमध्ये?
हां.
सात विहीर सात विहिरी आहेत. सात मो, नाही नाही सात मोट्याची विहीर म्हणून एक फेमस आहे, ते आता ह्याचा त्या हिरोचा नवीन पिक्चर आला की गं छावा
हां हां.
संभाजी महाराजांच्या वरती तो
हम्म.
तिथं शूटिंग झालंय ते लिंब म्हणून गाव आहे. त्या गावात आहे सात मोट्यांची वहीर म्हणून
होय.
हम्म.
हां हां.
सातारा जिल्ह्यात. बघण्यासारखं भरपूर आहे सातारा जिल्ह्यामध्ये पण जाणं होत नाहीये, कास पठार आहे.
होय कास पठार आहे आम्ही येणार होतो बाई गेल्या वर्षी आणि कॅन्सल झालं आता कधी चालू होणार गं?
ते हिवाळ्यात असतंय आता.
हां मग त्यावेळेस येतो.
ये ये.
असं सगळं म्हणायचं येतो काय आणि ऐन टायमाला येणच होत नाही.
होत नाही, आता वेळ काढून नक्की ये.
होय होय येऊया की हो तुलाच घेऊन जाणारच आणि आम्हाला काय भागातलं त्या माहितच नाही.
तेच की. आता काहीतरी चार्जेस आहे वाटतं, पूर्वी फ्री होत कास पठारावरती. आता चार्जेस आहेत काहीतरी.
होय!
हम्म.
हम्म हम्म.
ये मग, जाऊया आपण.
हो हो येते की.
हम्म, चालतंय मग.
चालतंय, आणि काय मग फोटो पाठवते तुला.
हो हो, आठवणीने पाठव.
हो हो, चालतंय ठेऊ मग! हां.